हॅलो काय काय करताय
काय नाही जरा झोपलोय
का आता ताबेद बिबेद बर नाही का काय
हायत
ह ह
म ते येऊन आता जरा चहा पिलो आणि जरा आडव पडलो
हम्
आणि काय चालले
काय नाही आजून काय शेतातली कामंमची चाू नाही झालीत बा रोप बारी हाईत अजून
हम्म
् पाऊस आहे बरा घर ट्रॅक्टरवाल्यांना सांगतोय का अजून ट्रॅक्टरवाले कोण भेटात इकडे इकडे ट्रॅक्टरवाले कमी एक दोनच ट्रॅक्टरवाले ना
हम् आमच्याकड आहेत खरा ना तिकड आणायचं कसं?
ह् तिकड आणताय कुठं खरं इथले भेटत नाहीत आता उद्या सांगितलंय त्याना बघूया. काय काय म्हणत्यात उद्या आले तरी चिकल करून हॅलो
हां बोला!
हा उद्या आले तर चिकल बिकल करून घ्यायचं जरा आणि एक दोन तीन दिवसात वाप मोठी होईल.
त्यानंतर म पाहुण्यासन गोळा बिळा करून लावून घ्यायचं नाही तर माणस बिनस बघायची. बघूया कायतरी आता पण मी हाय शेतातच तर तिथ बदलापुरात बरेच हा बदलापुरात थोडे पाहुणे हाईत हम्म हाइंत. आणि रॉप अजून वाढलं नाही का का? दोन वेळा युरिया मारल्या त्यांच्यावरण पण रॉप वाढलं नाही कसं काय?
युरिया जरा टॉनिक माराय पाहिजे होत ते.
टॉनिक पण मारलं जी फाय.
हा!
जी फाय मारलंय एकोणीस एकोणीस नाय जी फाय मारलं त्याला. तरी बी वाढ नाय आता जरा हिरवगार झाल्या नंतर रोग पडला होता वाटत त्याच्यावर. असं पांढर हा पांढर झालं होतं. पांढर झाल्यावर त्यानंतर एकदा युरिया मारल्या युरिया मारल्यानंतर परत मग इचारल त्यांना की काय बाबा ह्यो आहे ना दुकानवाले दवाला
त्याला विचारल म तो म्हणाला जी फाय मारा त्याला आणि एक हुमिक मिक्स करून मारल्यानंतर आता जरा हिरवं झालंय. आणि माळीतल्यां गावातल्याना गावातल्याना पण दोघा तिघांना सांगितलं की बाबा असं करा म्हणून सगळ्याच आहे याच्यावरती रोप इथ जेव पे आपल्या आपल्या बडज्यांनी टाकल्यानी ना सगळ्यांचच तसं झालेलं हाय हा.
फक्त काय पाऊस नसल्यामुळे
हम्म पाऊसच नसल्यामूळ तेव्हा पाऊस पडला ना ते उगवून येते वेळी. आणि नंतर पाऊस गेला हम्म.
आता पाऊस चालू आहे का तुमच्याहिकडं?
आत्ता पाऊस चालू हाया. कंटिन्युस पाऊस चालू आहे शेतात पाणी बिनी भरलेल आहे.
हम्म!
आमच्यात बी आज चालू आहे संध्याकाळच सहा वाजले की पाऊस चालू होतंय.
नाही आमच्या इकडं दिवसभर पाऊस आहे शेतात जायचं म्हणून बसलो आहोत तर पाऊसच पाऊस एक दोन वेळा गेलाव भिजून आलाव दोघं बी.
मग म्हटलं राहुदे आता उद्या ट्रॅक्टरवाला आल्यानंतर बघूया काय काय करायचं ते.
रान जास्त झालाय.
रान तेवढं जास्त नाय खरं हाय कडे वडेन जास्त आहे बांधाकडेन. मग जिथं ट्रॅक्टर तिथे जिथं ट्रॅक्टर जाणार नाही तिथं हाय मग ते काढूया म्हणत होतो.
ते काय जरा खोऱ्यान वडलं तर येतेय की आत कडन.
तेच म्हणलं ट्रॅक्टर फिरवल्यानंतर जे राहील ते बघूया नंतर म्हटलं.
ते ट्रॅक्ट फिरवल्यावर राहतय मग ते खोऱ्यान जरा वडून घ्यायचं.
हम्म हम्म तेच म आता एक दोन दोन दिवसापासून लाईट बी नव्हती आमच्या इकडं.
हां काय झालं?
हे डंपरवाल्यानं खांबा ठोकल्या आणि एकदम ताराच तुटलेल्या सगळ्या.
तर तुमच्याकडं तारा आहेत व्हय गावाकडं आहेत तशा? हां हम्म.
हे गाव हाय हे काय नाही हाय सिटीपासून सहा किलोमीटर आत हे इकडं सिटी सोडल्यानंतर सिटीपासून इकडं सहा किलोमीटर लांब आहे आम्ही. म हितं ताराबिरा हां ताराबिरा सगळ्या वरूनच गावच्या सारखे खांब बिम.
हम्म.
हम्म वरूनच की वारं बीरं आलं म्हणजे गेला टायमाला बी झाड बिड सगळं ह्याच्यावर पडलं मग तारावरनं झाड पडलं मग आठ दिवस बंद होत बुकिंग बिकिंग सगळी.
हां.
मग आता परत शनी शनिवारी बुकी किंग चालू केली शनिवारी बुकिंग चालू केली आणि शनिवारी आले गे म रविवारी आले सोमवारी आले. म सोमवारी आणि लाइट गुल. आज अ नाही रविवारपर्यंतच होते लाईट मग काल दुपारीच लाईट गेली मग ते आत्ता संध्याकाळी आले आज एका दिव सानंतर.
हां.
हम्म आता पावसाळ्यात पार्ट्या बिर्ट्या चांगल्या असतात ना.
पावसाळ्यात?
हो आता पावसात दररोज असतात खरं या लायटामुळे जजरासं हे व्हाय लागलेलं पार्ट्या कॅन्सल कराव्या लागल्यात.
अरे दोन तीन चार पार्ट्या कॅन्सल केल्या दोन आप त्यामुळे चार पार्ट्या कॅन्सल केल्या जनरेटर आहे जनरेटर नाही आहे. इन्व्हर्टर आहे पण ते नाही सगळं काम करत ना फक्त लाईट आणि पंखा चालू राहतो त्याच्यावर.
हां तेवढंच राहणार.
पाणी पाणी पण हां पाणी पण संपते त्यानंतर मग ते स्विमिंग पूलमध्ये जे फिल्ट्रेशन चालू करायचं अस त ते चालू होत नाही.
त्यांनी येस्या चालू होत नाही त्यामुळं हां त्यामुळं येस्या पण हां तर त्यांना येस्या पण पाहिजे थंडी असून दे किंवा गरमी असू. हे आल्या म्हणजे येस्या चालू ठेवल्या आणि म्हणजे ते जाईपर्यंत येस्या चालूच. अरं असतंय हम्म. आणि आपण काय बोलू शकत नाही कारण हो म्हणजे चालू करून ठेवत्यात. हां ती चालू करून वर ठेवतात नी खाली येऊन बसतात ते असं असतंय. आणि आपण हां आणि आपल्याला काय बोल बी येत नाही बाबा नाही पैसे भरून आलोय आम्ही काय पण करू
होय होय ते तर आहेच
हम्म आणि आता ह्या महिन्यात असत्याात पलट्या चांगल्या हिकडं फिरण्यासारखं काय एक कोंडेश्वर म्हणून हाय. म्हणजे मंदिर मंदिर आहे तिथूनच धबधबे आहेत पाण्याचे वॉटरफ्लॉप. असे डोंगरावरून पाणी पडतंय ते बघण्यासाठी मुंबई मुंबईवरून येतात ठाणा मुंबई कल्याण या साईडने सगळे येतात आणि गर्दी भरपूर आता या्या पावसाळ्यात म्हणजे इथं रोड पॅकच असतोय कायम
ह
शनिवार शनिवार रविवार तरी भरपूर असत मग पोलिसवाले इथं उभं राहतात ना क्यावाईन हा हा उभरह त्या तर म कोण? आता जिल्हाधिकारी ऑर्डर पण काढल कोंडेश्वरच हे बंद करायचं. जेून
बंद करायला.
तिथं बंदकायलं म मग कुणाला जायला येणारच नाही तिकडे ना केवत
हो.
मग कुठले कुठले आहेत ते हिकण जावत कण. हा हा जास्त पावसाने तिथं कस? कोंडेश्वरला जर अजकीय माहित पडत नाही आणि हे बणवीन असतात ते उडिया मारतात.
रीकाम आहे.
आणि उडया मारल्या म्हणज बोरा भोऱ्यामध्ये गावले म्हणजे ते हा बोऱ्या. गावले म्हणजे त्यांच मलाना फक्त माहिती आहे असं अस. हाय.
होय कुठं काय ते गाव वाल्या़ना माहित.
मा हा प्रत्येक वर्षाला काय ना काय तिथ होतय. त्यामुळे काय ते एकाद झालं म्हणजे मग जिल्हा अधिकारी सर ऑर्डर काढतोय. अ कोंडेश्वर याला पर्यटक जायला बरी
बंद.
हा मग इकडे एक धनगर धबधबा म्हणून आहे मग इथे कस आहे की तरून डोंग करून ते बघण्यासाठी तिथं जातात भरपूर असं उंच आहे कमीत कमी भरपूर फूट उंचा असं बघितलं तर टोपी आपली पडेल अस आहे.
रीकाम आहे.
तिथून पाण्याचे हे येते अ तिथून पाणी खाली पडते असं ति तिथून तिथून त्या नदीचा उगम आहे का? ग ते बघायसाठी भरपूर गर्दी करतात पब्लिक आणि त्याच्यामध्ये पण पाणी वाढतय वरती डोंगर त्या साईड ला पाऊस जास्त पडला म्हणजे इकडे पाणी वाढतंय.
रीकाम आहे.
आणि त्यामध्ये कोण? हा पण एकस पण डेंजर आहेह ते जरा म्हणजे माणस असला अंदाज लागत नाही ते मध्ये तिथं गेले ना आणि अचानक पाणी बिणी वाढलं तर ते जाऊन वाहून जात गेल्या वर्षी ठीक झालं होतं ना सर दोघं तेघ एका घरातले एकच घरातलं हे दोघं तिघं असं ह्याच्यावरती गेले होते आणि त्याासना माहिती नव्हते. पा अस मग अचानक पाणी तिकडे वाढल्यानंतर तर मध्येीच थांबलेली चारी बाजून पाणी झालं वाचवा वाचवा म्हण तथं आता म जाणार कोण वाच. वायला त्या पाण्याच्या प्रवाहने गेले वाहून ते हा त्याच पाण्याचा प्रवाह वाहून गेले तवा. परत मग सगळं बंद केलं होतं ना इकडे बी बंद केलं होत ते लोणावळ्याला कुठतरी? ह तिकडे बिकडे सगळे पर्यटक बंद केले होते परत आता या वर्षी सांगितलंय त्या लोकांनी कि परक स्थळ बंद करणार नाही कोंडेश्वरच म्हणून पण बघूया अजून तरी चालू आहे हा पाऊस बि आणि कसं अजून तरी चालू आहे वेळ नेत्यांनी सांगितलंय की बाबा नाही बंद करायचं म्हणून
रीकाम आहे.
बघूया अजून तरी
पाऊस जास्त असला तर ते बंद करावं लागणार.
तेच बघूया.
नेते सांगतात बरोबर आहे पण नैसर्गापुढं काय चालत नाही. कुठे जास्त पाऊस जर झाला तर मग काय करणार बंद करावंच लागतं.
हम्म मग ते बघू काय करतात आता अजून. अजून आहे चालू अजून काही बन
हा.
हमं इथं मग हे असतात, इथला आणि इथ किशन कटोरे त्यांनी सांगितले की बंद नाही करायचं म्हणून हो. हम् मग तो कमीत कमी पाच सहा वर्षापासून निवडून येतोय तो इकड. म्हणजे तीन चार वेळा तीन चार वेळा का जास्त वेळा आमदार झालेला आहे.
हा त्यांचं काय.
हम्म.
नाहीरी ते का सगायचं काम करतात पण बंद ठेव गव्हर्नमेंट पुढे गव्हर्मेंट बंद करणारच काय तरी एक नैसर्गिक आपत्ती काहीतरी झाली तर मग ते बंद
हा ते होय ते बंद करावं लागतच हा.
होय.
बाकी जेवण बिवण झालं.
जेवण आता केव्हा बघूया मॅडम जेवण केव्हा करते. नंतर जेवायचं.
हम्, हम, आता शेताबितात आला असणार ना. म आता आरामशीर होईल हे..
ह आणि तब्येत काय म्हणते.
तब्येत हाय आलो डॉक्टरला भेटून तीन महिन्यानंतर भेटा म्हणून सांगितलं. गेल्यावर चेक बीक सगळं केलं ठीक आहे बोलले आता हा व्यवस्थित. पण मग ते तेच विचारलं काम बिम काय करायचं कसं का हा- काम करा थोडं थोडं पण पहिल्यासारख हे करू नका की कंटिन्यूस करीतच राहायच. थोडा आराम करायचं थोडं काम करायचं असं. आणि गोळ्याबिळ्या गोळ्या बीळ्या कंटिन्यू चालूच ठेवा त्या तीन महिन्या तीन महिन्या नंतर आणि परत भेटा. आणि तेलकट तिखट कमी करायचं आहे. आणि त्यानंतर नॉन व्हेज नॉनव्हेज - महिन्यातून एकदा खायचं आहे. असं सांगितले हा महिन्यातून एकदा नॉनव्हेज खायचं. नाही म्हणतो नॉनव्हेज मुळे हे वाढत ते, आणि सकाळच जरा जॉग- किंग करा सकाळचा चाला एक तास कमीत कमी-
एक तास कंटिन्यू चाललंच पाहिजे तुम्हाला आणि चिकन मटन खाणे नाही आहे. खालं तर महिन्यातून एकदा खाने- आणि गोळ्या हे न चुकता गोळ्या घेणे बाकी- तर काय नाही, इथं ठीक आहे
मग बाकीचं खायला चालतंय.
बाकीचं काय, नॉनव्हेज सोडून बाकीचं काय ब खाऊ शकता.
जे काही आंडी
नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये सगळं अंडी बिंडी आलं ना.
होय.
हां, नॉनव्हेजमहिन्यातून एकदा खाने-
मग व्हेज कायतरी बनवायचं बनवायला सांगायचं व्हेजच खायचं आता काय आता म्हणजे- माळकरी लोक आता काय